हॅलो
हॅलो नमस्कार काय म्हणताय कसे आहात
हा आम्ही मस्त आहे तुम्ही कसे आहात
मी पण छान मस्त चालय आपलं रोजच शेड्यूल काहीतरी ऑनलाईन बघत होते हो अ थोडंस शॉपिंगसाठीठी मुलांसाठी आपल्यासाठी साड्या वगैरे आता थोडस लग्न सराई पण चालू होती ना तर घरामध्ये दो कार ्रम आहेत तर त्यासाठी थोड शॉपिंग साठी बघत होते
हो मी पण ऑनलाईन बघत होते ऑनलाईन शॉप आपल्या टय कारण आप वेळ वा तो पेट्रोल वाजता
हा बरोबर आहे तुम्ही कुठून घेता म्हणजे तुम्ही ऑनलाईन प्रेफर करता का तुम्हाला असं दुकानात वगैरे जायला आवतं
हा काय म्हणलो आवाज येत नाहीय तुमचा
का तुम्हाला ऑनलाईन
नाही नाही मला ऑनलाईनच आवडत कारण आपला वेळ वाचतो
हा नाही वे तर वास्त तो पण मला काय वाटतं माहितीय का आता एखादी म्हणजे क्वालिटीचा थोा प्रॉब्लेम येतो किंवा कधी कधी काय होत की व्यवस्थित आपल्याला ते भेटत नाही म्हणजे ज
आपला वेळ वाचतो पेट्रोल वाचतात त्याऑ कयलाे आ ड मध्ये ऑनलाईन शॉपिंग ही खरेदीची लोकरी आणि सोयीची पद्धत बनली आहे
हो हो ते तर आहे म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या पटकन तुम्हाला भेटतात ते मात्र खरं आहे ते मी अग्री करते
हास संगणक दारे घर बसल्या आपण शॉपिंग करू शकतो त्याच्यामुळे आपला वेळ म्हणजे वाचतो आणि इंटरनेट वून घर बसल्या विविध वस्तू पण खरेदी कर करू शकतो आपण
हो आजकाल कसं हो दूध भाजी हे सगळ्या गोष्टी पटकन आता मिळायला लागल्यात,, बघा एका मिनिटाच्या आतऽ आणि आता आपल्यासारखे, जर का ज्या लोकांचे मुलं लहान असतात,, किंवा नाही बाहेर जातऽ एखाद कोणी मतारे लोक असतात,, त्यांना नाही जास्त, म्हणजे बाहेर जाऊन करऽ
हो, आणि काही वुमन जे असतात नाऽ त्यापण बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी पण हे खूप फायद्याच आहे,, ऑनलाईन शॉपिंग करणं,, आणि ऑनलाइन शॉपिंगचे खूपऽ फायदे पण आहेत,, घर बसल्या आपण खरेदी करू, करता यत किंवा वेळ आणि प्रवासातऽ खर्च वाचतो,, आणि ऽ ची किंमत आणि वैशीष्ट सहज तुलना पण करता पण एत आपल्याला,, आणि सवलती ऽ कूपनचा लाभ पण मिळतो आपल्याला. ऑफर्स असल्यानंतर एखादी वस्तू जर आपण पणऽ टक्या असेल तर ते पंचवीस टक्क्या मधे आपल्याला मिळून जाते.
हो, हो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत,, आणि ज्यांना बाहेर पण म्हणजे, समजा आता एखादी गोष्टऽ महाग मिळत आसेल ना, दुऽ दुकानामध्ये,, ती सुद्धा एखाद्या वेळे नाही का पाच टक्के, दहा टक्के आपल्याला स्वस्त मिळून जाते.
मिळुन जाते,,, हो,, आणि ऑनलाईन शॉपिंग चेऽ काही तोटे पण आहेत अहो,, कारण वस्तू आपल्याला प्रत्यक्ष पाहता एऽ आणि तपासुन घेता येत नाही,, आणि कधी कधी वतऽ आपल्याला चुकीची पण मिळू शकते,, असं नाही की आपल्याला ते बदल करता येत नाहीऽ ण चुकीची मिळाल्या तर आपण ते रिटर्न पण करू शकतो ना.
बरोबर आहे, म्हणजे त्यावर अवलंबून आहे की तुम, तुम्ही कुठली गोष्टऽ मागवताय,, जसं की आता भाजीपाला वगैरे ठीक आहे ऽ थोडस जी गरजेची वस्तू किंवा दूध झालं किंवा हे झालं,, या गोष्टी ठीक आहेतऽ पण आता समजा एखादा कपडा लत्ता असेल, किंवा काय असेल
ता ऑनलाईन शॉपिंगचा तोटा बघायला गेलं तर ते, आपल्याला वस्तू लवकर मिळत नाही टायमिंगला.
हा, हा, हां ते पण एक आहे, की थोडं थांबावं लागतं त्या गोष्टीसाठी, जसं आपण दुकानात जाऊन घेऊ अ कि बाबा गेलो आपण दुकानात आणि लगेचच्या लगेच आपल्या हातात ती वस्तू असते, तसं नसतं दोन ता दोन चार दिवस तरी तुम्हाला कमीत कमी अ थांबावं लागतं त्यासाठी, तर तो एक तोटा आहे. पण आता माझ्या भावाच्या लग्नात पण मी बघत होते ना, म्हणजे अ री सेंटली आमच्या इथे ते लग्न जे झालं ना म्हणजे त्याचं, तर तेव्हा आम्ही शॉपिंग पिंगला गेलो होतो, तर मी ऑनलाईन पण एक दोन साड्या ऑर्डर केल्या. आणि मी अ म्हणजे असं म्हणजे जाऊन पण घेतल्या, पण ज्या ऑनलाईन मी ऑर्डर केलो त्याच्यामध्ये आणि आपण ज्या जाऊन अशा शॉपमध्ये व्यवस्थित बघून घेतो, त्याच्यामध्ये थोडासा तरी अं तर असतो, म्हणजे अ ठराविक गोष्टी आप पण ऑनलाईन नाही घेऊ शकत असं मला वाटतं, म्हणजे नाही का एक म्हणजे अ टिपिकल आता रोजचे टी शर्ट झाले, पॅन्टी झाल्या त्या ठीक आहे, पण जे असं फंक्शन वेअर अस किंवा जे अशे हेवी कपडे असतात, ते मला असं वाटतं कि ट्रायल करून, व्यवस्थित म्हणजे ऑनलाइन
हो ना घालायला, हो, आणि अ सुरक्षित ताल नाय म्हणजे खरेदी करण्यासाठी काही काळजी पण घ्यायला पाहिजे आपण, कारण आपल्या पासवर्ड, ओटीपी, अकाउंट नंबर, वगैरे कोणाला नाही दिले पाहिजे.
हम्म, हम्म, हम् कधी-कधी पैशाचा हेरफेर पण होतो, पैशाचा हेरफेर होतो कधी कधी.
हो, त्यामुळं अ तुम्हाला कोणती शॉपिंग आवडते, ऑनलाइन किंवा ऑफ लाईननं शॉपिंग करायला आवडते तुम्हाला?
मला, मी ना ह्याच्यावरन, म्हणजे ऍक्च्युली मी ठरवते ह्याच्यावरनं, की कुठली वस्तू घ्यायची हे? म्हणजे हे माझं स्टाईल आहे, म्हणजे मी काय करतेय आता समजा अ दूध, भाजी एखादी वेळेस आता पाऊस पडतोय, समजा बाहेर की नाही जाऊ शकतेय मग त्यावेेळेला मी प्रेफर करते, की बाबा मी पटकन ऑनलाईन ऑर्डर करून मी ते मागवुन घेते. पण कधी-कधी काय होतं, आता ऑनलाईनचे जे ऍप्स आहेत
खरेदी अधिक सोपी होऊन जाते आपल्याला, जलद आणि सोयीची पण झाली आहे आता सध्या.
काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही करायला पाहिजे, मग कसं तुमचं अकाऊंटच दाडी टेल्स टाकणं किंवा पासवर्ड टाकणं हे टाकताना तुम्ही फक्त केअरफुल राहिलं पाहिजे, आणि कसं की अ खूप जास्त पण नाही करायला पाहिजे कार काय होत ना, की कारण की आपण कधी-कधी एकटे असतो. आणि आता आजकाल आपण भरपूर केसेस ऐकतो की, हे ऑनलाईन शॉपिंगवाले घरी येतात किंवा काय करतात, नाही का म्हणजे अशा गोष्टी पण येतात, थोड्या रिस्क फॅक्टर पण तो त्याच्यामध्ये, त्यामुळं आपल्याला ना घरामध्ये, हो हो ऑनलाईन शॉ कारण की तो अनोळखी माणसांना आपला पत्ता समजून जात तो ना, हा पण एक प्रश्न आहे, कि बाबा त्यांना माहिती होऊन जात की बाबा इ ते काय लेडीज आहे किंवा काय आहे, तर मग ते पण मला कधी कधी भीती वाटते, त्यामुळे आम्ही ना अ सेफ्टी डोअर आम्ही कधी ओपन करत नाही, आम्ही ते सेफ्टी डोरला असं एक हे लावून घेतलंय त्याच्यामध्ये त्यांना टाकायला सांगतो, तर ते तसं म्हणजे थोडंस आपल्याला काळजी पूर्वक रहावं लागतं हे मात्र खरं आहे. जेव्हा की आपण दुकानात जातो, तेव्हा हे ह्याचा आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नसते. आपण जातो आपण फिरतो, आपल्याला थोडंस एक कमपेअर करता येतं, आणि लगेच मग विकत घेत ता येतं असं, तर तेवढं फक्त आहे पण मला काय वाटतं माहिती का, ठराविक शॉपिंग साठी जसं साड्या झाल्या, ड्रेस झाले एकदम आपण भारीमधले जे क पडे घेतो, त्यासाठी असं वाटतं ना की जाऊन घ्यायला पाहिजे.
हा, म्हणजे पदार्थ पिझ्झा, बर्गर असे पदार्थ पण आपण ऑर्डर करू शकतो.
हो हो हो, खाण्यापिण्याचं तर खूपच सोपं होतं, हो म्हणजे कधी गॅसच संपला बाबा कधी काहीतरी खूप अर्जंट आपल्याला काहीतरी झालं, हो हो त्यासाठी ते फारच छान आहे. म्हणजे ते ही सोय आता आपण म्हणजे, आपण कधी विचार पण नसेल केला, लहानपणी की असं पण आपल्याला कधी मिळू शक त, पण ते खूप छान झालंय आणि युपीआय आणी ह्या पेमेंटमुळे ना, म्हणजे खरच जगाच जे आपलं चालक आहे चलन आहे ना ते खूप सोपं झालंय. हो हो आणि हे. बर्याचशा कंट्रीजमध्ये आता नाहीये म्हणजे बरेचश देशांमध्ये अजूनपर्यंत एवढी प्रगती नाहीय.
आणि ऑनलाईन शॉपिंग मध्ये महत्वाचा भाग बघायला गेलं तर आपलं नेट म्हणजे व्यवस्थित चालायला पाहिजे नेटवर्क इशू नाही यायला पाहिजे नेटवर्क इशू जर आला तर आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकत नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.
हो हो हो इंटरनेट आपलं व्यवस्थित पाहिजे कनेक्टिव्हटी नीट पाहिजे तुमच्या फोन मध्ये ते ते म्हणे जे आपण जे कार्ड वगैरे युज करतो त्याचा नेटवर्क प्रॉब्लेम नाही पाजे नाही म आपल्या पैसे अडकु शकतात त्यामुळे हेजेया गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागती जेव्हा. पण ऑनलाईन शॉपिंग करतो. पण ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये कसा फरक आहे माहिती आहे का ऑफलाईनमध्ये फक्त एवढंच आहे कि तुम्हाला ट्रायल अँड एरल तुम्हाला बघता येत. कि तुमच्यावरती गोष्ट कशी दिसतीय लगेच म्हणजे कपड्यांच्या बाबतीत पण बाकी गोष्ट मला असं वाटतं ठीक आहे आता एखादा आपल्याला समजा घरातली वस्तू म्हजे एखादा मग वगैर मागवायचां किंवा एखादी प्लेट मागवायची त्यासाठी आपल्याला एवढं बघायची गरज नाहीे आणि ते आपण ऑनलाईन सहजासहजी आपण मागू शकतो.
ह
असं पण एखादी वस्तू जी आहे जी खरंच आपल्याला आपल्यावर ट्रायल करून बघायची मग तेव्हा आपल्याला थोडस म्हणजे केअरफुल राहायला लागत. बस एवढंच आहे पण दोन्ही गोष्टींचे दोन्ही गोष्टींचे आपले, आपले फायदे आहेत दोन्ही गोष्टींचे आपले, आपले तोटे आहेत त्यामुळे ठीक आहे पण गरजेप्रमाणे ती गोष्ट व्यवस्थित वापरता आली पाहिजे आणि म्हणजे त्या गोष्टीचा उपयोग घेता आला पाहिजे कारण कि आज काल दुकान वैरे पण तुम्ही बघता ना सिटी म्हणजे जिथे मार्केट असत दुकानं असात. तिथे सुद्धा लोक म्हणजे आजकाल ऑनलाईनलाच काहीतरी लावून टाकतात त्यांच ते तर तिथे आपण ऑर्डर केलं तर तिथूनच डायरेक्ट त्या ऑनलाईन स्टोर मधनं तिथे जाऊ ते घेवुन येतात. म्हणजे असं पण आता लोकांनी केलेलं आहे त्यामुळे तसं काही आता फारसा फरक राहिला नाहीये म्हणजे जग खूप आता वेगळ्या दिशेने चाललेलं आहे खर तर.
हा ना ह त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग स्त्रियांसाठी बघायला गेले तर चांगलं आहे हे.
हो हो आणि म्हणजे कसं मला तर असं म्हणजे जे वृद्ध लोक आहेत ते कसे एक अ कायम होक कायम कशा ना कशावर तरी ते अवलंबून राहतात ना कोणा ना कोणावरती. तर त्यामुळे त्या लोकांसाठी तर हे खूपच म्हणजे छान आहे कारण की त्यांना कस घर बसल्या त्यांना दूध, भाजी रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत औषधं म्हणा आजकाल औषधं पण येतात बघा ऑनलाईन किंवा तुम्ही ते फार्मा वगैरे त्याच्या तुम्ही ते मागू शकता. मला असं वाटतं ना की त्यांच्यासाठी हे खूपच छान झालेलं आहे म्हणजे जर त्यांना ते ऑपरेट कर फक्त त्यांना काय कि त्यांना शिकवावं लागत आता म्हणजे आणि मी तर खूप त्या गोष्टीच्या म्हणजे सपोर्टमध्ये जर कोणी आहेत. तर मी त्यांना नक्की हे दोन, तीन गोष्टी जरी शिकवते म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जे आहेत त्यांना. किंवा तुम्हाला लीस्ट चालोता तरी आलं पाहीजे नवीन युगामध्ये काय चाललंय त्याप्रमाणे तुम्हाला करता आलं पाहिजे असं.
हो ना हो ना हो.
त्यामुळे ठीक आहे आता दोन्ही गोष्टी काय फायदे तोटे आहेत ते घेऊन आपण म्हणजे आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आपण त्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो असं मला वाटतं. क त्यामुळे दोनहीचे पण दोनही पण प्लस आहे दोन्ही पण मायनस आहे. असस हा. चला छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण पुन्हा नक्की बोलूयात तुम्ही पण काळजी घ्या न. कि शॉपिंग वगैरे करताना आणि आय थिंक दोन्हीचे पण फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
हो तुम्ही पण काळजी घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग करताना कारण दोन्ही म
दोन्ही मध्ये पण आहे. हो आजकाल तर सगळीकडे आपल्याला सावध राहावंच लागतं. असं आहे काही करताना त्यामुळे अ नक्कीच आपण परत बोलूयात थँंक्यू.
थँक्यू बाय.
बाय बाय.